हॅलो!
हा आवाज येत आहे का
हा येतोय ना!
झालं काय जेवणं?
नाही नाही जेवण बाकी य आणखी.
हो का?
हो स्वयंपाकच चालू आहे.
अच्छा!
स्वयंपाक बनवत आहे. म्हटलं कॉल करून घ्याव म्हणजे थोडे बाकी आहेत कॉल अजून माझे. तुमचा झाला का कॉल?
काय?
टास्क झाला का म्हटलं तुमचा फोन कॉलचा?
हा माझे फोन -फोन अ फ्रेंड चे टास्क पूर्ण झाले बहुतेक तीस.
हो का?
तेवढे एकशे ऐंशी मिनिटं होते तेवढे कदाचित झाले वाटते.
अच्छा! अच्छा!
हम्म.
आमचा बाकी आहे न वॉवचर.
हो लवकर करून घ्या कंप्लीट ते.
हो तेच म्हटलं आज करून घ्या. झाला असत आज ते.
काल तुम्हाला काही पैशे वगैरे आले का?
हो आलेत ना सर.
हो कारण काल सॅटरडे असल्यामुळं? बरेच लोकांना पैशे पाठवण्यात आले ना?
हो हो झाली. आमची पण झाले काल पैसे आलेत आम्हाला
अच्छा!
हम्म
मस्तय मग तुमचं?
तुम्हाला नाही आले का?
नाही आम्हाला तेवढे नाही आलेत
अच्छा! अच्छा
हं
थोडे फार तरी आले ना?
थोडे फार वगैरे आलेलेत
मग आम्हाला कुठें जास्त आलेत, मग थोडेशेच आलेत फक्त आले हम्म
आज संडेचं काय म स्पेशल?
संडेला?
हो
आमचे सर बिर्याणी बनवत आहेत
कोण बनवतय?
आमचे सर, म्हणजे माझे मिस्टर
अच्छा!
हम्म ते बिर्याणी खूप छान बनवतात
हो का?
हो
हम्, छान बनली तरच खात असताल ना तुम्ही?
नाही त्यांच्या हाताला टेस्ट आहे. म्हणजे एखाद्याच्या हाताला चव असते म्हणत नाही का आपण?
हम्म हम्
तसं माझ्या मिस्टरांच्या हाताला खूप चव आहे.
हो का?
म्हणजे त्यांना सगळंच येते असं नाहीये बस ते खिचडी वगैरे बनवतात. हो खूप छान बनवतात म्हणजे एकदा जर कुणी खाल्लं ना तर मग त्यांना बारबार करून मागेल खूप छान बनवतात
तुम्हाला एक म्हन माहितय का? ते हरबराच्या झाडावर चढू नये म्हणतात.
ती म्हण नाहीय, सर म्हणजे असं बोलतात डायरेक्ट की बाबा हरभऱ्याच्या झाडावर का चढवतेस मला? ती म्हण नाही, म्हणू शकत आपण त्याला
हो का?
हो ना, पण ती आता तुम्हाला का बंर आठवली?
एक तुमच्या बोलण्यावून आठवतय
नाही मी खर खर सांगत आहे तुम्हाला.
अच्छा.
तुम्ही या कधीही. आमच्या सरांच्या हातची टेस्ट घेण्यासाठी मग तुम्हाला कळेल का मी. खर बोलत होती का खोट बोलत होती तुमच्याशी ते.
कामाच्या गरबडीमधून असा वेळ वगैरे मिळत नाही ना.
वेळ काढावा लागतो सर वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो.
आताच वेळ काढून मॅडम एक लाख रुपये खर्च झाले सगळ महाराष्ट्र दर्शन घेतल होत.
वेळ काढला की पार खिशातनी खड्डा पडतय माणसाच्या.
हो मग ते एकदाच होते ना सर.
एकदा होते पण नंतर आपल्यालाच बुजाव लागते ते.
हो.
नंतर बाकीचे फक्त बोलतात.
अच्छा अच्छा.
टोमणे देण्यासाठी जवळचे दुरचे सारखेच असतात. पण मजा घ्या मजा घ्यायला सगळे सोबत असतात.
टोमण्यावरती लक्ष द्यायच नाही ना सर. टोमणे हे वरती लक्ष द देण्याची काही गरजच नाहीये. म्हणजे कस आता तुम्हाला पण बर वाटल असेल ना फिरले तुम्ही तर, आपल्यासाठी बी चांगल असतं फिरण वगैरे,
तेच म्हणतो फिरण बरोबर असत. पण जो खड्डा पडतो ना फायनान्शियल जे म्हणतो आपण त्याला
हम्म
तो खड्डा मेन माणसालाच भारायला लागत असतो हे म्हणत आहे मी, फिरण चांगल असते हे तर म्हणतोच कारण अजून दोन लाख रुपये खर्च, ण अजून गेलो तरी फियला चांगल वाटते.
खड्डे तर होतच राहतील ना नेहमी नेहमी होत नाही मग कधीतरी, ते पण केले पाहिजे.
हा तर मग ते खड्डे मग एकाच माणसाला येतात ना ते घरातल्या मेन अस म्हणायचय मला. फक्त खड्डे सगळ्यान पाडायचे आणि भरायचे एका माणसान.
मग म्हणायचं सगळ्यांना की खड्डे बुजवायला सर्वांनी मिळून मदत करा म्हणून.
आता मग हीच तर सध्या परिस्थिती आहे ना सगळ्यांची.
हम्म हम्म
हम्म तर माणुस कोणाला, म्हणू शकत नाही आणि मग जवळचे आपले सगळे तेच करतात.
अच्छा, खड्डे बुजवायला मदत करत नाहीत का,
हो त्यामुळे वेळेच तुम्ही मला सांगू नका वेळेच,
अच्छा नाही बाबा आमचे सर तर पैशाला पाहतच नाही त्यांना माणसाची खुशी महत्त्वाची. मग त्यांना भलेही किती खर्च झाला ना तरी बी चालेल. पण ते त्यांच म्हणण आहे कि पैशाच काय नाही उद्या होईलच. पण माणसानी फिरायचं कधी, एन्जॉय कधी करायचं. लाईफ मध्ये, एन्जॉयमेंट तर असलीच पाहिजे ना. माणूस कमवते कशासाठी, घरच्यांसाठी. मग कधी, बाहेर पण तर गेलं पाहिजे ना,
त्यांच्या मिसेस बी त्यांना सपोर्ट करत असतील ना मग,
आमचे सर, हा आमचे सर म्हटल्यावर मीच त्यांचे मेसेज झाले ना सर,
हो तर, तुम्ही करत असाल ना मग सपोर्ट तयला.
माझं सध्या तर मी घरीच आहे, त्याच्यामुळे माझा सपोर्ट नाही आहे त्यांना, पण त्यांचे विचार असे आहेत.
अच्छा.
ते आमच्यासाठी काहीही करायला तयार असतात.
नशीब आहे तुमचं म्हणून.
हो.
तुम्ही तर रोज सकाळी चार वाजता उठून त्याच दर्शन घ्यायला पाहिजे.
हो, करत असतो सर आम्ही तसं.
चार वाजता उठत असता का तुम्ही.
हो त्याचं दर्शन घेण्यासाठी.
अच्छा. म्हणलं नशीब वान आहे, मग सर बी, एवढ्या महान स्त्रीच्या सान्निध्यात आहेत त्या.
हम्म, म्हणतात म्हनात तस. तू आहेस माझ्यासोबत, मला काही टेन्शन नाही. तू सोबत असलस, म्हणजे सगळं काही आहे.
हो.
खूप शांत स्वभावा चे आहेत ना ते.
अच्छा-अच्छा
आमचा स्वभाव खूप शांत, प्रेमळ आहे.
शांत स्वभावाच्या माणसाचाच फायदा जास्त घेतला जातो, मॅडम.
आपले माणसं घेत नसतात ना सर, बाहेरचे घेऊ शकतात पण आपले नाही घेत ना.
काय सांगता येत नाही, आजकाल.
हो ते तर आहे, बाहेरच्या न्यूज वगैरे बघून पण आता एक, दोन वर्षाच ठीक आहे ना, बरेच वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आमची एंगेजमेंट झाल्याच्या नंतर पण आम्ही एक वर्ष आमचं लग्न थांबलं होत. तर मग एका वर्षानंतर आमचं लग्न झालं.
का थांबलं होतं म्हणजे.
म्हणजे एक वर्ष. नाही-नाही-नाही-नाही एक वर्ष गॅप. हा, एका वर्षानंतर आमचं लग्न झालं. ते त्यांना बांधकाम करायचं होतं मग त्यामुळे थोडं लेट झालं, नाही-नाही.
हम्म, म्हण रोडच सिव्हल इंजिनियर आहे म्हणल्यावर तुमचे. हा.
ते तर दुसऱ्यांचं झालं ना सर मग त्याच्यासाठी एक वर्ष कशाला थांबावावं लागतं घराच बांधकाम करायचं. होत, मग त्याचं म्हणणं होतं मग नंतर करू मग एक वर्ष गॅप होता आमच्या लग्नामध्ये.
हम्म-हम्म.
बरीच वर्ष झाली आम्ही एकमेकांसोबत आहो
हो का?
हम्म.
खूप चांगलं हाय मग तुमचं?
होय. सोबत माणूस शांत असला की सगळंच काही व्यवस्थित चालू असतं.
हो का?
हम्म.
अच्छा.
भेटा ना तुम्ही कधी त्यांना तुम्ही. हे
हो त्यांना भेटतो ना आता.
त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. एकदम सायलेंटली बोलणं, आता तुम्ही जर त्यांना बोलणार ना?
हम्म.
तर बाजुच्याना आवाज पण येणार नाही, एवढ्या हळू आवाजात बोलतात ते.
खूप सायलेंट आहेत मग.
खूपच सायलेंट. आम्ही घरी जातो तेव्हा, ते आणि माझे बाबा बोलतात ना तेव्हा बाकीच्याना काही आवाज ऐकायला येत नाही, एवढे सायलेंट बोलतात.
आणि तुम्ही कशा आ मग, त्यांचा अपोजिट का?
हो, तेच तर सांगत आहे ना मग. माझा स्वभाव राविष्ट, ते एकदम शांत स्वभावाचे. मी काही बोलली तरी ते काहीच बोलत नाहीत.
अच्छा.
व्यवस्थित प्रेमाने हँडल करतात.
म्हणजे बाहेरून वगैरे कधी आले तर त्यांचे हातपाय वगैरे दाबून देत जा मॅडम मग.
नाही सर, तसं ते हात पण लाव देत नाहीत. म्हणजे नको म्हणतात. तू घरी राहतेस याचा अर्थ हा नाही की तुला घरी काय काम नसतं. तू पण थकते, आम्हाला तरी सुट्टी असते संडेला वगैरे. पण तुला एक दिवस पण सुट्टी नसते, तू आमच्यासाठी एवढं सगळं करतेस. आम्हाला वेळेवरती जेवण्यासाठी देतेस, आमची कामं करतेस.
बरोबर हाय, खूप मोठं मन आहे मॅडम त्यांच.
खूप, खूप जास्त म ते खूप समजून घेत्यात मला. नाहीतर काही, काही पुरुष रुसतात ना. कि बाबा तुला कामच काय घरीच असतं, घरी कामच काय असत. त्यात, तसेे नाहीय ते खूप समजून घेतात.
आता जर अजून मोठं मन करा तुम्ही थोडं सजेशन ऐका माझं. त्यांचे पाय वगैरे ताबुन देत चला.
नाही मी तेच सांगत आहे ना तुम्हाला, की मला पायाला हात पण लावू देत नाही ते.
ते लावू देत नाहीत.
मला म्हणतात, तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस.
ते ठीक आहे, त्या ह्याच्यातल्या गोष्टी झाल्या त्या पोती पुराणामधल्या.
नाही, रियालिटी आहे सर ती.
पण आहे, रियालिटी पण आहे तुमच्या घरात? चीच गोष्ट बतोय मी पण आता कस आय तुम्ही सां ताय त्यांच्या बरत तर चांगली गोष्ट आय म्हणा त्यांच्या स्वभावी. पण एक असं माझं सजेशन हाय थोडस. पाय दाबून दिलं तरी बी त्यांना अजून वाटेल की नाय तुमच्याबद्दल आदर अजून वाढेल त्यांच्या मनात.
ते तुम्ही मला सांगत आहे मी मान्य करतीयेना की मी करायला तयार आहे कारण मी केलेलं आहे. च्या आधी पण ते नाही बोलतात.
आता माझ्या कार्याचे काही कॉल राहिलेले आयत तुम्ही करा आज आणि उद्या मला फोन करून सांगा नेमकं काय इफेक्ट चालातो.
अच्छा प्याऱ्याचे कॉल बाकी आहेत का तुमचे?
हो तर मग आज त्यांचे घरी आले की पाया चेपुन द्या दाबून द्या.